हा हो काय पड बोण पाकीिर सत.
नाव फकीर आहे.
काय काडके काय, खडके महाराज. कोत शाहिर फ किर सलमान. बस एके दिन आहेऊ.
शेख सलमाना बेत.
क पूरा, नम का आहे.
नाही आबिद सलमान, आबिद सलमान, नाही नाही सलमान शेख.
क शेख शेख सलम, अबिद क्या भाब क्या आहे पूरा. क तू काय कर सकताय. म गिटार सर, पे चन सकता ह. कय ब ते लावून तिकडे मी गिटार, सर्व डोक्या फ पुडून घेतो बेलं. दोन लाव प तुझ्याबाचा आहे का आहे. ती कय क्रय खेडेतला होतच जते तारी. नाही, नाही तुझ डर काय कराखेडच आहेत,, त खऽ हे कॉपी शेक गे तथ टिकक.
होय ते हीच कसली होती, ते राहण्याला गाऊ गा ना म्हणताली.
सैलंग द सगंग समलाक.
ह
ते मी नाही, इत कोण बा बोल बोल बोल.
वय
अ चिच्टटच केता भट. सोचलो क क अभे भी सोचा आह, त
ह
काय अवगड आहे?
तुझा कवर तेवढा बग, गाडिचा, ते झालं कीऽ
जाला की ओक्के.
हला काय म्हण टायमिंग सपत नाही वाटत,, बाळ पंधरा करायचा आज.
काय?
पंधरा करायचं टास्क.
जोपनार बाबा जाऊन आता.
हम्म, झोपणार?
हा करनार आणि रायलेल उद्या करनार.
बेकार आहेस की तू पोरग एकदम.
मी तुला घाल स्वप्नासंग करलोणारऽ
आं
मि तुला झाल की स्वप्सा संग करत बसणारय.
तेच कि, म्हणजे माझं पूर्ण आहेत वय.
तुला पैसेच नाही ऽ
मी तिकडे साईल, साईऽ तिकडे साईला डाऊनलोड कर म्हणणार, आईला फोन लावून देणार, बोल, बोल बोल, बोलत बस म्हणणार. एकाच वेळी दहा टस्क पूर्ण हो, तेच दहा, माझं दहा.
सरळ दोन, सरळ दोन तीन तास आजि लांबड लावली.
तेच की.
रिषे घुमला ओ सपलाच की.
होय, दहा, दहा मिनटला नुसता कट करतो, परत लावतो. कट करतो परत लाव.
हा, म काय विशेय साधा होणार नाही तस कराय पाहिजे कुणाला द्याय पाहिजे.
हा झालंच.
आजी बिज्जी नायतर ममी बिमिला.
तुझ्या पाक कवरची वाट लावल्या मी गाडीच्या.
असू दे बा फाडून टाक तिकडं नवीन घाल.
अरे बघ खोड खरं लक्षात ठेव जाताना खोडाय.
काय दुसरं.
नाही बघ नुस काय काय हाय तुला मार खायच रपाटे लक्षण.
असू दे ली तिकड कायतर काय कायका तिकडे काय लिहिलायस नव काय तर असूदे.
बोल.
म तर काय? हे काय गेलं रे तुमच्या इतनं.
काय माहीत?
चिर चिर चिर काय आवाज आला कसला चाललाय. हॅलो.
काय?
अर काय बोल की? असं काय गप बसलायस शांत.
काय आता बोलू?
का स्वप्ने ला फोन लावू मी.
स्वप्नील का काय? तुझा पंधरावा टास्क हाय वय यो.
स्वप्न्याला फोन लाउन बसतो निेवांत बघ बोलत त्या संग.
पंधरावा टास्क.
आणि त्याकड माझ टॉपिक पण हाय तो काय कायचं लेटेस्ट.
काय लेटेस्टय?
काहीतरी कॉलेज मध्ये काढलं घुमतेय दीड तास.
कॉलेजमधलं मन माझं बोलायचं आहे बाळ तुलाच. एवढं लक्षात असुदे. नुसतं बोलत, झामकण धाम त्याच्यात न कार्य ॲप हळूच घेणार सगळं स्टोरेज हे करणार. क्लिअर कॅशे आणि क्लिअर स्टोरेज करणार आणि ॲप डिलीट मारणार. आणि ॲप डिलीट मारणार.
ते प्रीतम हायस वय.
अरे का आसान तस कधी फोन लावय घेतो की तुझा फोन जरा फोन लावाय दे म्हणून.
तुला सांगितलं असतो तोंडाव आता गे.
अजून सात आठ दिवस आहेत पेमेंट यायला तोपर्यंत तुझ्या फोन मधन कार्य डिलीटच म्हण.
सतरा दिवस पूर्ण झा झाथे.
अ कार्य डिलीट ओ म रडायच घ्यायला येणार तू. रेडनास तू डायरेक्ट, आय मारणार का काय म. मारतय मला चल मला मारतय. हा मला मारतोय मन कार्य डिलीट मार. की बोल म्हणणारा स्वप्न्या बरोबर दीड तास.
तेच मच्छी बाकी. उुठा येत म आजनेत मा जागण.
काय बोलूनच उपयोग नाही मग, कार्य डिलीट मारल्यावर. कार्य डिलीट कार्य डिलीट मारल्यावर काहीच उपयोग होणार नाही.
मी फोन मला कार्य डिलीट मारायला.
अरे असां तस आता तुझ्याच लक्षात नस कधी दिलाय माझ्याकड अ परवा येतच आता माझ्याकडे होता.
का? शेपीसंगाला दीड तास लांबर लावलो तर दच शेपींग नाहीता कॉलेजमध्ये विषय काढणार आणि बसणार.
तीस टास्क म्हण. आणि पेमेंट आहे सात दिवस तो पर्यंत सगळ्या दिवशी ॲप क्लिअर स्टोरेज मारलं.
आता. आता तू आता तू काय करत बघाय क तुझं तुझं बघ कोणाला फोन नको करू.
काय उपयोग मग तुझा काय उपयोग मी का आणि
नाही म तुझ्याच नावे उठलं नाही एकेक करते मग.
आ.
त्यात उदग एक मक ते
अय उडते माझ्यात न घे.
पण पण टास्क देणारा माझाच मित्र नय.
हाय टास्क ति टास्क वर न्यायला लागला पहिला टास्क तेवढे सुरुवात केला आता तीसच्या तीस पर्यंत एक झाल की एक येतोव घ्या घ्या म्हणा अरे गप मारे. काय आम्ही आम्ही कधी घासल्या बकऱ्या नाही व्हय आला तर बघा की.
कसला मित्र माझा ना.
तुझा मित्र हा अरे ते असाय का नाही भाऊ ॲप हा.
मला त्या मला काय करत बघ आता.
त्या अशा हाय का नाही.
मग ते काय करतोस. तेव्हा दिसेल तुला.
पस्तीसशे पस्तीसशे तीन हजार रुपये तर फिक्स आहेत आणि जर साठ करून फक्त दोनशे त्र्यान्नव म्हणा.
मी आता सेपी सिंग बसलो बोलत की तू काय .
सेफिक काय आहे.
चाल्या लाव तुला कोण देणार आहे फोन माझ फोन .
तु पहिल्या फोनला कसलं बोलतो त शुद्ध.
कोण तु भी बोलतोस
अय मी बोलतो त सर मी मस्ती करताना लगेच भिलेले. अरे हो ना हो ना तू ओवर ऍक्टिंग करते तस बोल ना म्हणा. ना ना ना तुझ त आणि मी अस ब मी असं बोलताना म त बोलायच चालू केलीस बा नाही तरी सुद्धा तस बोलतात त्या स्वप्नाचं का कुणाचं ऐकून आले.
आय आय आय आय आय आय आय आय आय आय आय आय आय आय आय आय लगेच हो ना म्हणे लगेच आपलं ओल
संकल्पा आलाय काय टाकी यु.
लगेच ये म्हणाव. हो ना आपण गेलतो ना तिकडे बरकीला आय आय आई म्हणलं शुद्धा शुद्ध काय कलं घे म्हणते शुद्ध शुद्ध शुद्ध काय क बोल ना आणि गेलो ना. हे नाव ना बोल ना जाऊया ना.
एवढ लूसा जागा आहे ना वाजल्या का तांडली.
कायदा बोलायचं .
अडकवतो की थांब तुमच्या एम ई डी च कुठ ये किल्ली.
ति होसता मग गेली आत आमच्या शेडेत.
एम ये टी ला पण बसते कि रे.
भया दोघजण नाटक करू नको काय ह्याजं त्याला त्याच्याला कां करून.
फिरोलाबाई मिटीचं.
नव्व साधार म काट्याड अडकवल्या घालून त्यात कळल मग. किल्लीच फिरत नाही ओ मग.
तुमचा की कॉल बघ घेय झाला त्याला.
कोण किकू? आ
की कुसुम चालागेल की, मांजर.
टिकूरवर टिटूर
की कीटक तो किओ निजा हातोडी मधलं काळ आमाराचं ग मांजर.
म्ह आम्हाला माहीत नाही ना एवढं सविस्तर सांगायला लागतंय. सएल अमृत मांजर. किती तर रे.
किय किय तो आम्हारा का मांजर. आणि असंच गंडल असतो कुक्की का काय?
काय म्हणतात कि कुकी म्हण कुकी म्हण ओके का बुके?
आ.
आत्ता लावतो बग फोन निवांत च हाईस न्हव, का रे, ये चालतंय की. हा ठेवू की मग तुझ तुझं लावतो की ठेव तू लाईन का.
अरे माझंच फोन चालू हाय रे म्हण ठेव म्हणालोय तुला अरे माझ फोन चाल
होय म आधी देऊ फोन कट करायच. माडा आहे सगळे मी केलाय फोन त अण्णा.
तू केलायस होय!
मग काय.
मला वाटलं मी केलाय बग मी डायरेक्टली कट करणार होतो आता.
असं जरा आठवण करून देत जा.
आता जाऊन जर झोप्या बग निवांत.
दहा करून.
होय दहा कराव, आईला किती वेळ लागल बग की मर्दा.
अजून चाळीस मिनट
आ. काय मनलास? कवा पासून बसलोय त्याज डोकं फिरलंय. कवा पासून बसलोय म्हणलं इथंच. वेळ कट कर रे पव्या ह
रड